हॅलो
हां बोला क
आवाज येतो का
होय होय याय लागलाय
हा हा काय करारला
काय नाही बसलं तर जरा अभ्यास करत तुमचं काय
हा हा काय नाही बघा सोयपावाने तयारी
हा हा बस आमचं काय स्वयंपाक हा सकाळीच करतोय आम्ही,
हा हा संध्याकाळी काय जास्त नसेल,
जास्त काय नाही केलं तर एखादी भाजी वैगरे नाही तर नाहीच.
भाकरी वैगरे कोणाला हवे असते.
हा आणि तर मग सकाळी, चपात्या वगैरे करून ठेवते संध्याकाळचं कोण जेवतच नाही आमच्यात जास्त
हा हा त्यामुळे चालतंय आमचं त्याच्यातस नाही असं काही वेगळं सध्या काही वेगळं त्यामुळे ते वेगवेगळं करावं लागत
हा सकाळी तेवढा एक टाईम जेवतात संध्याकाळी भात वगैरे आसल तरी चालते तर मग काय नसलं जरी फ्रूट्स वगैरे खातात हा तेच तुम कोण खात
चालू आहे ते पाणी पणे जास्त पिऊन पण जेवण जात नाही ना
हो पोट जडझड वाटते उगच
होय तेच काय झालं मी पाऊस काही पडतच नाही ऊनच आहे
होय पावसाच विचारलं नाही पण आता पडायला लागला तर ऐकायच नाही परत
हो यंदा काही कमीच आहे खरं पाऊस जास्त काही नाही आहे असं म्हणालाय अजून तरी काय नाही आहे पाऊस
काय सांगू शकत नाही
होय
वातावरणाचं काय माहित
आता ननच पडले किं काय हेच नाही
होय ते तर आहेच नुसता रखरख होत दिवसभर
होय हा बोलते जास्त डास पण वेगळे जास्त व्हायला लागलेत
हो
हा
अजून काय
का नाही होला पावरायच थोडं झाले थोडं करायचंय ते बरं आहे तुमचं सकाळीच आवडता येईल एकदा संध्याकाळ आपल्याला फ्री एकदम हॅलो हॅलो हॅलो
हा म्हणटलं
आवाज येत नि कट व्हायलाय का
हॅलो हा आता आलाय का
हा यालगली
म्हटला अनु काय करायला लागले बाहेर गेल्यावर
हा आयुष आहे की आतालाय खेळून खेळायला गेल्याला
बरं
हम्म
ते टास्क कंप्लीट झालं का नाही ट्रान्स्क्रिप्शनचं
नाही अजून तेराशे झाल्यात अजूनही फ्रेंड कॉलच कॉल फ्रेंडच तेच आहे फण फ्रेंड
म ते कॉल फ्रेंडच म्हणजे पहिलं आल होतं पण हे जे तीस कॉलज सगळ्यांना आलंय ते काय आलंच नाही मला
आलं नाही का तुम्हाला
हा तुम्ही काय ते गुगल फॉर्म वगैरे भरलेला का ग्रुपवरर आलेला
नाही नाही आम्ही ती लिंक एक शेअर केलेली त्या मॅडमांनी
हा
ते जॉईन व्हायला ग्रुपला तेच केलेलं ग्रुप म जॉईन झाल्यानंतर मग ते टास्क आलेय तीस जणांना कॉल करायचा आहे त
हा मी नाही ग्रुप जॉईन केला तो म्हणजे मला काय वाटलं की फक्त तर ज्यांना एक पण टास्क आला आणि कॉलेज फ्रेंडचा त्यांनी जॉईन करायच का
हा हा नाही आम्हाला पण कॉल आधी एक एकानं येऊन गेले ते कॉल आणि आता त्रास्क्रिप मग आपल्याला कस ट्रान्स्क्रिप्शन पण आलंय आणि हे पण आलंय कॉलच पण आलंय ना ते एकदम जास्त हे लोड व्हायले
आणि मला काय आलं कॉल फ्रेंड फक्त ट्रान्स
ट्रान्स्क्रिप्शन झाले का नाही भरपूर जणांना आलेय ते कॉलचं तुम्हाला कसं कायलं नाही
ते मी जॉईन केलं नाही ग्रुप म्हणून आलं नसेल
आम्ही पण नाहीच जॉईन केलं त एक ग्रुप आहे त्या ग्रुपलाच तेवढं ते जॉइन झाल्यावर
काय माहित मग
त्या ग्रुपवरच सगळ्यांना आल्या म्हणजे जे नवीन नवीन आहेत त्यांना पण पहिल्यापासून चालू आहेता
म्हणजे एका नवीन ग्रुप वर ऍड लतात त्या नवीन ग्रुप वर कॉल फ्रेंड जना ज्यांना आले नाही त्यांनी दुसरा ग्रुप जॉईन करा असं म्हणून त्यांनी लिंक टाकलेली मग तो ग्रुप जॉईन केला ना तुम्ही
आम्ही तो हचा म्हणजे आता त्या ग्रुप वर जे पहिला जे ऍड होतात ना त्यांनी आम्हाला त्या ग्रुपला ड के परत त्यांनी एक नवीन आहे ग्रुप गेलाय नवीन काढला दुसरा आणि आम् त्या ग्रुपलायाड झालो म्ह आम्हाला केलं नाही ए ग्रुपला एकच ग्रुप आहे आमच्याकडे
असा ये हा हा
हा तुम्हाला येलतील मग तुम्ही हे लिंक ओपन केला आलं नाही काय
नाही आलं मला काय
हम् हम्म आम्हाला आलेय ते आता ते दोन् पण चालूच आहे
केलच नाही लिंक त्यामुळे बहुतेक आलं नसल म म्हटलं फक्त तर पहिलं तेवढा म्हणजे पहिल्यांदा सुरुवात तिला ते दहा काहीतरी कॉल आलते ना हा हा मग तेच मला तेच वाटलं तेच असेल म्हणून.
हा हा
मग याच्यात पण एका मेंबरला पाच वेळा फोन लावायचा असेल ना?
होय एका व्यक्तीला पाच वेळा तीस जणांना कॉल करायचाय. एका व्यक्तीला पाच किंवा सहाव्या पाच व्यक्तींना वेगवेगळे कॉल करायचे सहा. सहा वेळा कॉल करायचे हो
पण त्याचे पैसे का व्यवस्थित येत नाही आहेत बहुतेक त्याने मग कशावर धरायला लागेला ते कॉल काय माहित.
काय माहिती म्हणजे आपण जर कॉल त्या दुसऱ्या व्यक्तीचा उचलला तर आपल्याला येनशी रुपये भेटणार आणि आपण जर केला तर शंभर रुपये काही तरी भेटणार.
मागच्या वेळी पण तसच सांगितलेलं की पण
होय नाही जमा झाले नाही थोडे म्हणजे ते जसे टास्क म्हणजे फोन चे कॉल चेक करायला लागलेत ना तसे ते काहीतरी पाठवां लागले चेक करून
कारण की एकेकांना सेहेचाळीस रुपये पासष्ट रुपये असेच भेट
होय असंच आलेत नंतर एक चेक करायल तस या लागले ना ते कस ये त्यांचं?
काय माहित मग?
बघू काय नाही चाललंय हे. मग अभ्यास कसा चाललाय?
हाय बरंच चालाय म्हणायचं.
हा हा
हा
आता पुढचं कराय काय म अभ्यास?
हा आता जरा म्हटलं जरा काहीतरी कोर्सेस वगैरे करून घ्यावे सुट्टी आहे तोवर.
होय जरा म्हणजे बरं पडते ना पुुढं पण म
हम्म मग दिवसभर घरात रोज टाइम वेस्ट करण्यापेक्षा.
हा हा
म्हटलं काहीतरी करावं पुढचं.
हो इकड तिकड वेळ घालण्यापेक्षा बराय
हम्म तेच
म्हणजे नंतर जरा सोपं जातय.
होय म्हणूनच करत बसलेले.
हा हा नोट्स वगैरे काहीतरी काढत असतात.
नोट्स वगैरे असं काय बाकीचे दुसर म्हणजे जे आता सिलेबसला नाही आहे. इंटरव्ह्यू ला जॉब ला वगैरे लागणार असं काहीतरी वेगळे वेगळे कोर्स वगैरे करत बसते. त्यात जरा त दादा तेन आलेला आहे ना मग जरा विचारता येते त्याला काय आहे काय नाही.
होय तेच ना मग आता जॉब एक्झाम झालं वर्ष झालं की एक जॉबचं बघायला बर पडते न.
होय आता एवढं सहा महिनेच की सहा महिन्याना परत इंटर्नशिप बघायला लागतंय
इंटरशिप होय.
मग इंटर्नशिपला पण आम्हाला इंटरव्ह्यू द्यायच लागतय ना त्याच पण प्रि ऑपरेशन करायला पाहिजे
त्याच पण होय तयारी करायला म्हणजे चांगल्या ठिकाणी जॉब मिळू शकतो ना
हा तेच म्हणून मग तेवढ्यासाठीच जरा तयारी चालू आहे आता एवढ्या सहा महिने जरा फुल पॅक आहे
होय तेच ट आताच तयारी केली की मग थोडं काय अवघड जात नाहीय ना
होयेतच
हम मग कुठं आयटी मध्येच काय बघणार आहे का
होय आयटी मध्येच बघणार आहे
मग पुढचं पण शिकायला पाहिजे कस तागस ते ए आयल त्यामुळ जरा जॉबवरून पण सगळ्यांना हे कराल ना
ते ए आयच आहे आता आम्हाला म्हणजे हा म्हणजे सिलेबस बदलत राहतात ना म्हणजे नवीन काय काय येईल मार्क तस तस सिलेबस बदल
हा हा मग चांगलंय घ्या मग एवढं काय टेन्शन नाही.
मग आता आम्हाला यायचं आहे ते जरा करायचं.
हा हा. आता कसं ते ए आय ला म त्या पुढचं शिकाल ते त्यांनाच तेवढं जॉबवर आहे ना बाकीच्यांना जे कोण शिकले नाहीच पुढचं त्याच्या आ काढून टाकालत ना.
होय म्हणजे तुम्हाला आता जे काय अपडेट होईल त्याच्यात राहायला लाग
होय जसं पुडं जग पुढं जाईल तस आण सायन्स किती पुढे गेले त्यामुळे आपल्याला पण तेवढा आता ऍडव्हान्स व्हायला लागणार.
तेच मग आपण मागं राहिलं की मग आपल्याला काढून टाक
काढून टाकणार होय मग ुडंच काय आपल्याला हेच नाही ना.
हो तेच त्याच्यामुळे राहायला लागते अपडेट आता आजकाल.
होय बरं येते म्हणजे हच्या सायन्स नुसार पुढं... अपडेट व राल मग काय एवढं टेन्शन आहे तथं. किती लोकांना आता काढून टाकले.
लय जणांना. अ तर एवढं काय आता सेफ राहिलच नाही खर तर आयटी कंपनीमध्येध्ये जाणं म्हणजे.. पण.
आता नोकरी शोधून अवघड झाले हो. ह एवढ्या याच्या पुढच्या याच्यात आमच्या पुढच्या मुलांना काय येत काय करणार? त नाहीे रोबोट जर वगरे आलं तर यांना मग नोकरीत नाही ना.
हम्म तेच रोबोटच सगळी काम करते त्याच्यामुं काय.
ते म्हणणा रोबोट एवढ्या वेळात कामी वेळत काम भरपूर करतोय मग तुम्हाला पेमेंट देऊन काय...
हम्म तेच ना ते मेंटालिटी झाल्या लोकांची पण.. रोबोट बनवायला शिकता तुम्ही तर मग हाय काय तर मिळतेय.
हो त्याला पण मेहनत आहे ना भरपूर.
हम् परत रोबोट न केलेलं काम तपासून बघायचं.
होय ते पण आहे ते व्यवस्थित काम करते की नाही असं पण आहे.
तेच क कारण की प्रत्येक वेळी ते बरोबरच असेल सांगता येत नाही ना.
होय तेच.
ह हा चालेल ठेव का मग करते मागे.
हो हो चालेल.
हा हा.